हा बोला.
नाही तो मगाशी एक कॉ-कॉल येत होता आमच्या बाबांचा होता. तो आधी रिसिव केला मं ते वारीला गेलेले ना. म तेत आज रिटर्न येणार आहेत. मुंड्याचं कॉल आहे हा थोडे अ वीस किलोमीटर वगैरे अस चालून आले ते पूर्ण नाही. आमच्या इथून इथ, आमच्या इथून जेजुरी पर्यंत गाडीने गेले आणि पुढे असं. हिच की आज दिवसभर थोडे चालले, आता निघाले तेच सांगायला त्यांनी फोन केला. बेला, हम्
मस्त आहे, माझी पण मावशी गेलेली आहे.
हम्म, आमचे बाबा जातात नेहमी
ह इथून नाशिक वरन गेलेली होती, डायरेक्ट आता पंढरपूरला जाईल.
डायरेक्ट पंढरपूरला का, पाईच का? मग त्यांची मज्जा आहे.
हो मजा ये, हो
आपल्याला जायला मिळत नाही का? लहान मुलांमुळे ते पण.
हो, आपण संसारात अडकलोय.
हो हे बरोबर आहे, सध्या नाही. मुलं मोठी होईपर्यंत कनाय
हो-होय
ह बट
ह, बाकी काय म्हणतो आजून?
ब
बाकी पंढरपूर ला कधी गेलेत का तुम्ही?
हो- हो पंढरपूरला आम्ही दर, वर्षातून एक आमची फेरी कंपल्सरी आहे.
अच्छा!
हो, म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिलीच जातो.
हम्म, हो म्हणजे तुम्ही सर्व कुलदेवीला फुलदैवतला, मग तसच पंढरपूर ह
परत हे आपलं कुठे? तुळजापूरला पण ह्या वेळेला गेलेलो. पण तुळजापूरचा आम्हाला असं मुखदर्शन घ्याव लागलं, गर्दी होती, गर्दी खूप होती आणि आमाला ल तेच एक तासात एक दीड तासात निघायच होतं. हम्म त्याच्यामुळे काय जाता नाय आलं, आणि ते कोल्हापूरला वगैरे जाणं असतं आमच वर्षातून एखाद फेरी आहेत.
चांगला आहे.
हो.
तसं मला पण अक्कलकोटला जायची खूप इच्छा आहे. पण अजून काय अक्कलकोट ला गेलेली नाही. आणि पंढरपूरला खूप लहान होते तेव्हा आजी सोबत गेलेली. पण आठवत मला थोडं थोडं, आणि आता कसं विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवू देत नाही ना, डायरेक्ट त्याला काहीतरी असं काचेचं आवरण केलंय वाटतं ना?
तसं काय नाही, आपण हे आपलं नेहमी गेलो ना कि आपल्याला गाभाऱ्यात जाऊ देतात. पायाला हात लावायला देतात. तस काय आपलं हे वारीच्या टायमामध्ये काय असतील नियम तर? नाही तर असं आम्ही एरवी जातो ना आम्ही दरवर्षी फेब्रुवारी महिन्या मध्ये जातो. गाभाऱ्यात पूर्ण जाऊन देवाच्या पायाला हात लावायला सुद्धा मिळत.
अच्छा!
हम्म. आणि अक्कलकोटला पण गेलेलो यावर्षी, अक्कलकोट पण छान आहे. ह. अक्कलकोटला पण पूर्ण दर्शन आहे तसं हे नाही. कोण म्हणतं बाहेर लांबूनच दर्शन करायेत.
हा हा.
पंढरपूरची आमची नेहमीची वारी छान वाटतं पण ते तीन आमचे तीन, चार दिवस ते फिरण्याचे मस्त जातात.
हो ना. आणि कस मी लहान मुलगी असल्यामुळे मी रिस्क घेत नाही नाहीत मग मला फिरायला आवडत. पण तिला कस म ते लहान मुलांच म्हणजे प्रब्लेम काय होतो खाण्यात पीण्यातचा आणि ती खूप हा तेच दुस दुसर काही नाही मग आणि आपणच प्रवासाने खूप जाम होऊन जातो.
काणता येतो हो अजूनच करत हम्म, अजून पण सहण का होत नाही आपल्याला ते अ आणि आम्ही काय करतो आम्ही पूर्ण फॅमिली जातो तो आमच्या कडे हो आणि आम्ही जेवण वगैरे काय तर आमचं सगळं घेऊन जातो आम्ही जेवण करतो तीते तितलं एक दोन वस्त्या असतात आमच्या.
हा.
मग सगळं फिरणं पण होत जम्हण तो. आणि आमची लहान मुलं असल्यापासून आम्ही जातो मग त्यांना काय हवं नको ते आम्ही गॅस वगैरे असल्यामुळेण सगळ करून घालायचो.
हा हा.
तेल च जेवण नाही.
ह तेच आणि कस आणि मुलं काही खायला लागली ना तर मग टेन्शन नसतं आपण काय काही कुठेही घेऊन खाऊ घालतो आणि हे जर जे ज्याना खाऊ घालावं लागत ना पातळ पीस करून वगैरे मग त्यांचा खूप प्रॉब्लेम येतो. मग त्यांना पकडा मग आपण कधी रेस्ट करायच मग कधी आपण त्यांना मांडीवर घ्या मग त्यांना भरवा कधी आपण खणार, कधी लोणार अस मग ते ते आईलाच जास्त त्रास असत बाकीचे काही नाही फ्री असतात, बाकीचे एन्जॉय करतात, हो.
आणि मा आईची चिडचिडी जास्त त होते हम्म.
आता ती माझी मुलगी ना अजून पण ना कोणाच्या हाताने खात नाही. एवढं फास्ट जेवढ
ती अस सवय नाही ना तुमची कशी घरात तुम्ही एकट्यात असल्यामुळे तिला तुमचीच सवय जास्त ना.
हो आणि ना कुणी असं म्हणतच नाही काध माझ्याकडे आणि मी ये खाऊ घालतो किंवा घेतो कोणी रिस्क घेतच नाही. मग काय सर्व मलाच करावं लागत शेवटी आई, आईला काय हा कोणाला काही काम सांगितलं ना ते डायरेक्ट घरातून निघून जाईल बाहेर हा मग आपल्याला चक मारून करावच लागणार आहे पण कुणी हा विचार नाही करणार जर समजा इने नाही केलं तर. कोणाला काही घेण नसतं बाबा आई ती आई असते शेवटी. हो..
आता आमच्या एवढे मोठे झाले तरी मी कुठे जात नाही. हम्म, त्यांच्या टायमात म्हणजे मी गेलेली असली तर त्यांचे मी कुठे गेले, तरी ते येण्याच्या टायमात मी घरी येते
हो माझं पण तसच असतं पण म्हणजे माझी मुलगी तर कुठे जातच नाही, पण मग मी कुठं जायचं असल ना तिला पहिले घेऊन जाते, किंवा मग कोणी म्हणजे, ज्यांच्याकडे राहते ना त्यांच्याकडे एक दोन तास बरोबर राहते ती तीन तास हा मग मला माहि त्या नंतर खायचंय काहीतरी आणि ती कोणाकडनं काही घेणार नाही खाणार नाही, हो मग मी त्या वळेस बरोबर येऊन जाते काही काम असले माझे ठीकय? हो राहते, शेजारी माझी एक मैत्रिणी तिच्याकडे राहते तिला एक मावशी लावलेलीय मी आंघोळ घालायला ती लहान पणापासून त्यांना ओळखते मग त्यांच्याकडे राहते, त्यांची नात वगैरे आहे ना? तर मग त्यांच्याकडे मस्त खेळते हम्म मग मी त्यांच्याकडे बिनधास्त सोडून देते. ते कारण मला माहिती की हे सांभाळता, पण व्यवस्थित लक्ष पण ठेवतात. ह्म
हम् हम्, असं कोणतरी पाहिजेच
हो
ह् ब
बाकी तुम्ही काय म्हणता म आजून?
काय नाय बाकी, आमच्या घर आमच्या घरात सगळे आहेत आजी आजोब आहेत त्याच्यामुळे असं बाहेर कोणाडे ठेवायचा प्रश्न नाय येत मला काय आलेला कधी? हम् पण आता कशी मोठी झाली, तरी सुद्धा असं काय हवं असेल तर? असंय, आजीकडे मागू दे आजीकडे आजीकडून करून घे तसं काय नाय आणि सगळ्याला आईच लागते आणि मी कशी घरातच आहे ना पाहिल्यापासून बाहेर नाय पडली त्याच्यामुळे त्यांना सवय झाली आई आहे आपली
हो, मग तेच आईवरच अवलंबून असतात, ते नसतं माझी मुलगी माझ्यावरच अवलंबून असते आणि कोणाकडे पाठवा यच म्हटलं ना, की मग आपल्यालाच भीती वाट अरे हे व्यवस्थित सांभाळता की नाही? काय ते असं हो
डोक्यात आणि ते ठेवून म्हणजे रुखरुख लागते ही राहील ना व्यवस् स्थीत लक्ष ठेवतील ना? हे त्यांना तिला काय हावं असेल तरी तील ना असं पण विचार येतो, हम्
ठीकय, चला म मस्त वाटलं तुमच्यासोबत बोलून
हो
पण अजून आपली मिनटं बाकीयत का?
हो थांबा वो
ऍक्चुली दहा झाले होते. आता सातच दखवतायत
तीन मिनिट, हो आजून तीन आजून तीन मीनि
हो ना.. मी तेच नाही मला दहा दाखवले, साडे नऊ झाले होते म्हंटलं बोलेपर्यंत दहा मिनटं होऊन जातील, पण मग अचानक काय माहिती
बोलण्यामध्ये बोलण्यामध्ये बघितले असाल ना म्हणून
हो ना तसं मी माझ्या मुलीला ना माझ्या आईकडे, अ?
जेवणाची तयारी झाली?
नाही जेवणाची तयारी आज ना मी खूप दिवसांनंतर मला आज इच्छा झाली बाहेरचं काय तरी खाव मंग मी तेच म्हटलं चला आज कायतरी खायला जाऊया मला असं छोले भटोरे खायचे बाहेरचे. कसं घरी केलं ना तर प्रॉपर बट
होत नाय हा त्यांच्यासारखे
म ते छोले भटोरे कसं वेगंच कायतरी हे आणि मी प्युअर व्हेजिटेरियन आणि मग ग हे म्हणतात की मला अ नॉनव्हेज खायचंय आणि मला हॉटेल पण व्हेज लागतं व्हेज नॉन व्हेज नाय चालत. मग मी म्हटलं कधीतरी मी म्हंटले चला जेवायला तर मग व्हेजच हॉटेला जायचंय म्हंटलं. नाय त मग माझी मी एकटी जाते तुम्ही तुम्ही नॉन व्हेज हॉटेलला जा.
एकट्या जाता बिंदास
एक तर माझं आत्ताच सात जून ला बड्डे होऊन गेला त्या दिवशी पण माझी इच्छा नव्हती बाहेर जायची म्हणून मी गेली नाही आणि अ बावीस जूनला आमच्या लग्नाचा बड्डे असतो. तेव्हा पण मी कुठच बाहेर गेली नाही कारण माझी इच्छाच नव्हती बाहेरचं काही,
हो म आता दोन्ही दोन्ही राहिलेला एकदाच मोकळं करा.
हा ना असं खूप म्हणजे चार पाच महिन्यानंतर मी आज बाहेर खायला चालली कारण मी घरात सर्व पदार्थ बनवते जे बाहेर भेट तात ते फक्त नान सोडून बाकी सगळं बनवते. म्हणून मग इच्छा नाय होत मग बाहेरच खायची मग आता कधी तरी झाली तर बाबा चल अस
जाऊ
तुमची झाली तयारी.
हो नाय आम्ही पण आज बाहेर चाललोय म्हणजे बाहेर म्हणजे आमच ते ते हायेत फॅमिली मित्र त्यांच्याकडे त्यांनी जे बोलवलय जेवायला म्हटलं हो चाले फॅमिली मित्र आहेत एक त्यांच्याकं त्यांनी जेवायला बोलव त्यांच्याकडे चाललोय.
अच्छा
हम्म हो खूप व ते पण तेच बोलतात दोन एक वर्ष झाले आले नाहीत आत ता तरी या म्हणून म्हटलं जाऊया म्हणून आई बाबांना विचार ते म्हणतात नाय आमतं जेवण काय करू नको. आल्यावर बघू. ते आता पुण्यामध्येचं येत अजून येई पर्यंत उशीर होईलचं. नाय नाय आम्ही रायगड
हा हा हा सॉरी हा
हम्म काय होतं माहितीय का खूप कॉल येतात ना आपण कन्फ्युज होऊन जातो. हो खूप म्हणजे आप पण कंटिन्यू आता मी तुम्हाला सांगू का तीन साडेतीन वाजेपासन बोलतेच ये हे ते ते हे हा मग माणूस कन्फ्युज होऊन जात.
आणि कसे आपल्या समोरची जी व्यक् ती नं ती काय काय असे ये येत न त्यांमुळे बोलायचा काय विचार पडतो.
हो हो काही काही असे फ्री नसतात. काही असं एकदम प्रोफेशनल असतात.
हा तेच ना असे मला दोघी ती म्हणजे आता सुरुवात झाल्यापासून दोघी जणी भेटल्या पण मला असं काय बोलायचा विचार पडतो. आणि त्या जरा एजेड पण आहे त्याच्यामुळे म अस काय बोलायच पटकन.
हम् हो ते होत.
चालेल ठीक आहे ताई. थँंक यू.
हो. खूप छान छान वाटल बोलून. बोलूया आपण परत करा मला फोन आपण परत करू शको तर आपन एक मीटिंग ला हॊ.
हो हो चालेल ठीक आहे. आपण आता विषय ठरवू एकमेकिना पण अधि
हो हो हो हो हो ठीक आहे ठीक आहे हो.